हॅलो! काय करताय.
आताच कामावरून आले.
हो का!
हो!
अ चहा वगैरे झाला की नाही? चहा वगैरे झाला का?
नाही नाही आत्ता चहा पिणार, जरा बाजारात जावं म्हणाले होते खरं. वेळ झाला हो, हो बाजार असतो. भिलवडी नाक्याचा.
हा, हा, हा!
हम्म!
आणखी काय खरेदी काय केली.
खरेदी जरा अजंठामध्ये सेल लागला होता.
हा!
मग माझी बहीण म्हणाली येतेस का? छोट्या मुलांचे कपडे छान असतात शंभर दीडशे रुपये पहिला टॉप.
हा!
मग मुलाला दोन टी शर्ट घेतले, आणि पॅन्टा घेत ल्या दोन घरी घालायला.
छान आहेत पॅनटा. कपड्या आ क्वालिटी छान आहे का? हा.
अजंटामध्ये सेल लागल्यावरती.
यार होऊ घेव ख्याले त्या मोबाईल फ
ती म्हणाली चल माझ्यासोबत येते का?
माझ्या मुलाच्या मापाच्या आहेत का छान कपडे तिथे? रेग्युलर पॅट
हो हो हो! आहेत आहेत सुंदर आहेत.
त
तुम्ही आता कधी रिटर्न येणार आहात. तेव्हा बघा मग तुम्ही पण,
हो बघतो ना! हो भेट देते ना!
छान आहेत.
तुम्हाला आवडली का क्वालिटी कपड्या
हो हो आवडली आवडली कपड्याची क्वालिटी एकदम
हा!
आणि कलर वगैरे पण जात नाही ना. त्याच्यामुळं म्हणाले म्हंटलं घेऊन टाकायचे मग. काय दीडशे रुपयाच्या मानान चार महिने तरी वा वापरायला मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणून म्हले घेऊन टाकाय
अशा वेळेला आपण घेतोच ना.
हो दरवर्षी मी घेते तिथून. मग म्हटले या वर्षी पण घेऊन टाक!
चालेल!
तुम्ही तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती?
जर क्वालिटी चांगली असेल कपड्याची तर आपण घेऊ ना!
हो तेच माझ पण मत आहे, तसही आपण घ्यायला गेलं तर कपडे महागच असतात लहान मुलांची.
हो महाग असतात. मी सांगु का! मोठ्या मुलांच्या पेक्षा किंवा मोठ्या माणसांच्या पेक्षा लहान मुलांचेच कपडे महाग आहेत.
जास्त महाग हाय जास्त महाग आहे.
हो! आणि असे ड्रेस घ्यायला गेले की ड्रेस पेक्षा साडी स्वस्त वास्त भेटते. पण लेडीज ड्रेस घ्यायला गेले की ड्रेस महागा आहेत.
बरोबर!
साडी स्वस्त भेटते पण साडीवरचे ब्लाऊज वगैरे त्याची शिलाई आपल्याला परवडत नाही. शिलाई आणि ब्लाऊज शिवून परत त्याचे अस्तर वगैरे घेऊन साडीचा पण रेट तिथच येतो आणि ड्रेसचा पण रेट
हो ना?
कामावरून आले होते, थकवात गेला बघा मला तुमच्याशी बोलल्यानंतर माझा.
छान झालं छान!
छान झालं ना! घरगुती छोट्या म्हणजे ठराविक लोकांच्या साठीच फक्त तुम्ही केलंत का?
हो ठराविक लोकांसाठी.
अच्छा!
बाराव्या दिवशी मूर्त बघावा लागत नाही ना! त्या मूळ बघितलं नाही मुहूर्त आम्ही. डायरेक्टली बारसं केलं हो.
कुठे मुहूर्त बघत बसता आणि कुठे लोकांची गर्दी करत बसता!
लहान मुलांना नाही गर्दी सोसत आणि जरी हाऊस करायची म्हटलं तर पुढे कार्यक्रम आहेतच ना बारस जरी राहिलं तरी जावळ आहे. अजून पहिला ब
अजून बरेच काम बरेच
हो! हे अशे मोठे आणि त्यांना समजत पण हा त्यांना समजायला तर पाहिजे ना मोठा कार्यक्रम जरी केला तरी!
बरोबर ना त्यांना जोपर्यंत नाही समजत तोपर्यंत काही अर्थ नसतो अशा कार्यक्रमाला.
हा एक मेमरी म्हणून आपण फोटोसाठी ते करू शकतो.
हा तेच ना माझी बहीण आली होती. मगाशी
हा
ती मला म्हणत होती तुझी एक मैत्रिणी इडली देत. ते छान करून मग ते ती मला देईल का इडली करून
मग मागच्या आठवड्यातच तिन मला विचारलं होतं. त्यावेळेला मी तिला सांगितलं होतं की तिची तब्येत बरी नाहीये.
हा हा हा हा हा
च्या आठवड्यात तुम्ही आजारी होतात ना
हो आजारी होते
तुमच्या हातची इडली आवडते ना तिला हॅलो तुमच्या हातची इडली आवडती त्यांना
हॅलो
हॅलो तुम्ही केलेली इडली आवडते त्यांना
खाल्ली होती का माझ्या हातची कधी त्यानी
नाही खाल्ली तर नव्हती बट माझ्याकडूनच ऐकली होती
हो का हो देईल ना मी बनवून देईन हा हा
आणि मी बनवून ते गावावरून आल्या
हो मी बनवून देई ना बुधवार गुरुवारी बनवून देईन
हो हो शंभर टक्के मी ते तिला सांगून ठेवेन
हो
मालकाच तुम्ही घेऊन आलात का विचारलात
आवो पाऊस सुरू झाला त्यामुळ आम्ही गडबडीत आलो लगेच तिकडं आहे का पाऊस मोठा
अ नाही इथ थोडासाच पडला बघा पाऊस
इकड भरपूर पाऊस चालु आ आणि आम्ही ठिकाणी गेलो होतो ना त्या ठिकाणी तर इतका मोठा पाऊस आला बरोबर निघण्याच्या टायमिंगलाच पाऊस असा मोठा
अरे बापरे म्हणजे तुमचं राहायचं काय प्लॅनिंग नव्हतं का आज
नाही नाही राहणार नव्हतोच आ्ही संध्याकाळी रिटर्न येणार होतो. पण पावसामुळे सगळं घोळ झाला ना
बरं बरं बरं
त्यामुळं पालक राहिला नाहीत ईथला
आज इकडे काही पाऊस नाहीये
मला समजलं आहे तासगावला आहे भरपूर पाऊसून
तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट सांगायची होती ह्याच्यासाठी मी फोन केला होता
हा बोलूया आपण थोड्यावेळान
हो हो चालेल अवश्य हेच रेसिपी बद्दलच बोलायचं होतं
हां बोला ना
ते तुम्हाला रताळ्याच्या घाऱ्या करता येतात का
हो येतात ना.
विरेन खूप आवडत म्हणजे माझ्या मुलाला मग ते तुम्हाला मी काल विचारणार विचारणार खरं विसरून गेले.
रताळा आण का तुम्ही?
आता आज बाजारातूनच आणायचे होते खर मला जरा यायला उशीर झाल्यामुळे मी उद्या जाईन. तध्या मी घेऊनच येईन म मोठे मोठे घेऊन येऊ का?
हो मोठे मोठे घेऊन या जेणेकरून त्याचे आपल्याला साल काढता येईल.
बरं
म्हणजे साल काढली कि ते शिजवायचं.
साल काढून शिजवता का तुम्ही?
नाही तुम्ही आशिच जोन मसाल काढली तरी चालते.
तस काही प्रॉब्लेम येत नसतो ना त्याला तसा काही प्रॉब्लेम होत
नाही नाही सालीसकट घालायचं नाही एवढंच. शिजवायचं आणि त्याची साल काढून घ्यायची. मोठे रताळे असतील तर पटपट शाल निघते आणि हा केचकट असतं ना त्यासाठी काय करायचं छोटे रताळे असतील तर त्याचे आपण बटाट्याची साल काढतो की नाही. त्यांना काढून घ्यायची साल.
बरं.
आणि तसेच व्हायचे तसे छोटे मग आणि परत ते मॅश करायचे पूर्ण
हा स्मॅश करायचे का आधी स्मॅश करायचे का बरं हा.
ख आणि त्याच्यामध्ये परत मग थोडी साखर बारीक करून किंवा गुळाचं अ थोडं गरम पाण्यात गुळ विरगळून
हा
गव्हाच्या पेटामध्ये ते मळायचं.
बरं.
आणि त्याच्या गोल चपाती लाटायची. आणि त्याच्यावरती. क त्या करायच्या आणि ते. कडकडीत तेलामध्ये न तळता मद आचे वर्ती तलायच.
बरं.
मंद आचे वरती तळायचं.
ठीक आहे ठीके आहे मग काय करू मी, मी उद्या घेऊन येत रताळे आणि तुम्हाला फोन करते. तुम्ही मला सांगा त्या पद्धतीनं मी बनवत
हो हो आशा ज सुट्टी असती तर मी स्वतः तुम्हाला मदत केली असती.
होतेच ना.
हा
पण आता तुम्ही पण अवे्हेलेबल नाही ना बाहेर गावी गेले आहात.
हो. आणि थोड्या पाऱ्या लाटताना ना जड जड लाटायचे जेणेकरून ते मऊ होतात. या
जाड जाड लाटायचे का थोडेसे?
हो जड लाढायच्या.
बर ठीक आहे ना मी घेऊन येईन उद्या तुम्ही मला सांगा त्या पद्धतीने मी करते.
हो गुळाच्या करा म्हणजे गुळ कसं पौष्टिक असतं ना. त्यामुळे गुळाच्या करा त करता गुळाच्या. कार छान लागतात त्याच्यावरती जर तुही खसखस घातली तर अती उत्तम. आणि काय सली बबर
हा हा हा चाले लना. त्या पद्धतीन करून मी प्रयत्न तर करते.
नाही नाही सोडा घालायच नाही. सोडा काय फुगत ते जड केलं ना आपण जाड जाड केलं ना.
हा.
पुघतात त्या.
थोडस जाडसर लाटल्यावरती फुकतीलच.